हो.
हॅलो नमस्कार ताई! हो छान मस्त तुम्ही कसे आहात?
हा मी पण मस्त.
हा.
तुमच्याकडे आज काय नाही तुमच्याकडे आज पाऊस पडला होता का?
नाही हो इथे नाही पडला पाऊस.
हा का? नाही नाही आमच्याकडे पण नाही पडला पण काही काही ठिकाणी खूप पाऊस झालाय म्हणे.
हो सकाळी पडला असं मला कळलं एका दुसऱ्या अ एका दुसऱ्या ग्रुपवर मी आहे ना तिकडे त्यांनी अ त्या एका ताईंनी फुट व्हिडिओ टाकला होता त्यांच्याकडे पाऊस पडत होता त्याचा तेव्हा क अ
असं पुण्यामध्ये वगैरे तीन चार वाजता पण खूप पडलाय वाटतं दोन तीन तासाचा.
हो ना हा तेच इथे नाही पडला आता मुलां च्या शाळा पण सुरू झाल्या आहेत ना अ त्याच्यामुळे आणखी हे पण अ पावसा तंस काय अजून जोर नाहीये असं
हा जसं अगोदर होत तस म्हणजे ह्या टाइमला
पाऊस पडायला लाला की मोबाईल त्यांना प्रिय असतो हल्ली मोबाईल शिवाय त्यांचा चालत नाही
पि आणि अगोदर ह्याच मोबाईल वगैरे यायच्या अगोदर अगोदर टी हे होता आणि आता मोबाईल
ह हो मण मोबाईल शिवाय पानच हलत नाही कोणाचं हे चांगलं आहे कि मो हो मोबाईलच हे चांगलं आहे की त्याचे उपयोगही तेवढेच चांगले आहेत पण दुष्परिणामही खूप आहेत त्याचे एखाद्याला ना असं ते अ हे जे बाकीचे काय हल्ली काय काय निघत ना ते रील बनवतात हे बनवतात तर त्याच जर ते बघायचं वेळ लागलं ना तर काय बघायला नको म्हणजे अस आणि एवढंच नाही तर ही मु मुलं छोटी छोटी मुलं किती लहान लहान मुलं त्यांना मोबाईल वापरायला शिकवावं. पण लागत नाही. कसे पटापट सगळं शिकता आपोआप आणि आपणच हे करून ह्याच्यानंतर काय हे अमुक, तमुक उलट आपण त्यांच्या पुुढे आ आडाणी ठरतो माहितीय, कित्येकदा अस होत मग ते गेम खेळायला लाग ते गेम मध्ये जाण्यासाठी काय करायला लागतं कुठचं बटन दाबायचं मला तर सांगून समजत नाही काय आणि ती मुलं कशी पटापट पटापट हे करत असतात अगदी
हा त्यांना शिकवायची गरज नाहीये हल्ली च्या मुलीला मुलांना हे एक एकदा बघितलं की ला लगेच समजत असं कुठून कुठ जातेत, कुठून कुठे जातात
अ तुम्हाला आता एक गंमत सांगू माझ्या न नणंद आहे धाक टी तिचा नातू आहे तर त्याला असंच मोबाईलचा वेड आहे खूपच ते घेऊन बसतो आ तो आई बाबांकडे असला की तिथे आईकडे हट्ट करतो, बाबा तर जातात याला अ ऑफिसला वगैरे म इकडे तो आजी आजोबांकडे तो तेव्हा हे मागे लागतो मग ते एक प्रकारच वेडच म्हणजे हे झालेलं आहे ही काय करते त्याला देते मोबाईल पण हातात द्यायचा नाही हे करायचं नाही म्हणून ना त्याचं काय हल्ली पासवर्ड लावतात ना तसं पासवर्ड लावून ठेवलंय पण त्याल त्याला कळायला नको म्हणून मी ही अशीच जरा हे करून करते तर हा हळूच हळूच असा तिरक्या डोळ्यांनी हे करून करून ते बघतो आणि त्याला ते बरोबर ती बोटं कशी फिरवते काय हे करते काय ती सगळं बघून ठेवतो आणि मग जेव्हा हातात मिळतो ना आपणच बराबर पटापटापटा हे करून हे करतो म्हणजे तिने कधीतरी सांगितलं नाही अरे बंद आहे नाही नाही तू दे माझ्याकडे मला माहित ती आहे काय करायचं मला माहितीय करायचं असं करून ते मला दे मला माहितीय काय करायचं तू दे फक्त, तू दे फक्त म्हणून सांगतो आजीला म्हणजे इतकी ती मुलं अ
हो ना मोबाईल असं न देण्यासाठी हल्ली म्हणजे आता एक पर्याय म्हणूनच आता काही काही पालक टी व्ही लावून देतात. म्हणजे हा पण त पेक्षा टी व्ही चांगली आहे ना आस लांब बसून तरी बघतात ना तस मोबा
आहे. ते आहे पण ते काय होत, त्या प म टी व्ही वर सुद्धा ते कार्टून फिल्म आणि हे बघायला लागले कि म त्यांना कशाचं भानच राहत नाही असं येत एक तर आणि काय माहितीय त्याला हे पण माहितीय त्या नातवाला तिच्या कि टी व्ही वर, टी व्ही वर सुद्धा आपण ते गेम बीम हे युट्यूब अमुक तमुक मग सगळं लावू शकतो म्हणून असं
आता ते टी व्ही पण निघालेत ना
हा तेच तर. म्हणजे तेही त्यांना माहितीये आपल्याला सांगितलं तर आपण आपल्या ऐकून गप्प बसू हे करू. म्हणजे हा. त्यामुळे ना इतकं तो हे करतो ना बाप रे काय विचारू नका म्हणजे हल्लीची मुलं. पण गम हम्म म्हणे डोळ्यावर सगळ्यावरच त्यांचा परिणाम होत
हो ना जे तुम्हाला माहीती ये का ताई जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा असं टी व्ही चा क्रेज होता तेव्हा अस मोबाईल ते ना.
हा.
परत तेव्हा असं वेगळे वेगळे कार्टून वगैरे लागायचे ना तर आता म माझ ते मी मैत्रिणी आहेत ना तर ते आम्ही एवढे मोठे झाल मोठे झालोत ना तरी पण ते आम्हाला आणखी का बघावेच वाटतात.
हो नाते तर आहेत. म्हणजे असं होतच ना ते आता मध्य हा.
पण आता कसं ते टाइमिंगच वगैरे लक्ष देऊन बघावं लागतं ना.
हो ना खरंय खरंय पण आता कस ह आ आता माझच गोष्ट सांगते पूर्वी माझ्या सासूबाई होत्या तर त्यांना ते मराठी सिरियल्स आणि हे बघायचं जाम वेळ होतं म्हणजे संध्याकाळी बघितलं तरी परत सकाळीच्या लागायचे ना परत रिपीट ते पण बघायच्या त्या ते आता आपण घरात अस लो की आपल्याला ते हेच होत ना आणि त्यांना कसं सांगणार लावू नक का अमुक करू नका म्हणून असं होतं ना. मुलांना आपण ओरडू शकतो त्यांना कसं बोलणार ना असं तर म्हणून मलाही ती सवय लागून गेलेली सिरियल बघायची हे बघायची वगैरे पण ते मला जा कळायचं नंतर की बापरे आपण एवढं मग लेक मला आई काय किती तेच तेच बघते वगैरे असं व्हायचं. मग आता मध्यंतरी काय झालं टी व्ही च काई तरी असं हे झाल्यासारखं बिघडलं काहीतरी हे मग तो बंद होता तर थोडे एक दोन चार दिवस मला जाणवलं की अरे आपल्याला बघायला नाही मिळालं अरे आपल्याला बघायला नाही मिळालं म्हणून असं. हे करून हा. तर मग काय झालं की थोडया दिवसांनी मग ती इतकी सवय होऊन गेली ना म्हणजे अशी अ म्हणजे टी व्ही ना पण मग आता ना खरं सांगू आता काय नाही वाटत मला. म्हणजे असं. कि नाही बघतोय आपण सिरियल नाही बघत आहे किंवा काय टी व्ही नाहीये आपल्याकडे मला त्याचं असं आता काही वाट तच नाही म्हणजे असं असं एक ती सवयीच आपल्या हे होऊन जात. मग एक दोनदा म हा एक दोनदा मला माझ्या भाच्यानी विचारलं अगं तू आता टी व्ही तुला टी व्ही बघायचं नाही ये टी व्ही नेल म्हटलं नाही आता मला सवय झाली आता नको म्हणजे आता काय नाही बघितलं म्हणून मला काय वाटत नाही कारण काय बऱ्याचदा तेच ते सुद्धा सिरियल मध्ये असत सारखं चाललेलं. आणि हा म्हणजे माझंच मला आठ माझंच मला आश्चर्य वाटतं की त्यावेेळेला आपण इतके त्या सिरियल साठी वेड्यासार खे करायचो बघायला मिळायला हे करायला मिळायला म्हणुन बाहेर गेलं तर बघता येत नाही ना चुकायचा ना तो एपिसोड त म ते परत दुस सऱ्या दिवशी बघायचं किंवा काय मग ते काय झालं ऍक्च्युली काय फार फार पुढे गेलेली नसते गोष्ट पण तरी सुद्धा ते असं जाणवत राहायचं. पण आता ना असं सवय गेली ना ती. आता काही जाणवतच नाही म्हणजे असं नाही की अरे बापरे आपल्याला काय चुकलंय काय नाही बघायला मिळालंय. किंवा काय.
हो ना आणि तरि तुम्हाला माहित आहे का आणि माहित आहे का. अगोदरच्या सिरियल पण तेवढा असं छान होत्या की बघण्याचा लाईक आता तसे सिरियल्स नाहीत राही
हो ना तेही खरंच आहे ते म्हणजे काय असं त्याच्यात हेच नक्तं र टाळ रटाळ वाटत म्हणजे स्टोरी अशी पुढे गेलेलीच नस फारशी जास्त म्हणजे त्याच्या हा तेच त्याच्यामुळे म्हणजे ना असं हेच नाही होत म्हणजे पण म्हणजे आपण किती सवयीचे गुलाम होऊन जातो म्हणतात ना सवयीचे गुलाम झाले ती एक सवय आपल्याला एखादी लागली ना कि त्याच्यासाठी आपण काय वेड्यासारखं करतो हो म्हणजे गंमत वाटते अशी म्हणजे आपल्या ह्याचीच त्यामुळे ना आणि आता मोबाईल ण आलाय ना आपल्या हातात आपण सुद्धात आपणही तस म्हंटलं तर मोबाईलचे खूप हे झालेलो आहे मोबाईल नसेल तर आपल्यालाही चैन कुठे पडतं चैन नाही पडत ना हा
एखाद्या वेळेस की असं लगेच होतं कधी बॅलन्स टाकते काय माहितीय
अ ते पण होत बंद असला ना मोबाईल कि असं चैन नाही पडत अरे बापरे अजून र रिचार्ज नाही केलं अरे आज कोणाचा फोन आला असेल तर रे अमुकाच हे झालं असेल तर असं ते एकसारखं डोक्यात येऊन जातं म्हणजे असं हे करून म्हणजे आपण हळूहळू थोडेफार होतोच पण थोडा आपण म आवराय आवर
हो त लहान लकर मात ना घे तर ल हवाच असतो काही झालं तरी त्यांना तो
बरोबर तेच तर आहे त्यांना त्याच्याशिवाय न कारण त्यांना दुसरं हेच नसतं ना असं आता हल्लीची मुलं बाहेर खेळायला कुठे जातात आपण जायचो बाहेर खेळायचो
होय हल्लीचे हल्ली जे पालक करतात ना बाहेर घ्यायचा मुलांना म्हणून मग ते मोबाईल देतात हागे बाबा मोबाईल बस
हो हो ना तेच तर पण ते खरं खूप चुकीचं आहे ना म्हणजे आपण सुद्धा आपल्या ती सवय आपली बदलायला हवी कि बाबा मुलांना जरा खेळायला खेळायचं किंवा वाचन करायचं या सवयी लावणं हे पण आपण खरं सुरुवात हे करायला पाहिजे कि हळूहळू त्या मुलांना त्याच महत्त्व पटवून द्यायला पाहिजे कि बाबा तुम्ही असं वाचन म्हणजे हे ते ते सुद्धा काय होतं आई वडील नोकरी करणारे असले कि मग ते काहीच होत नाही ना म्हणजे असं ते दो संध्याकाळी दमून आलेले असतात आईला घरचं घरातल्या कामाचं सगळं हे करायचं असतं असं ते सगळं चालतं त्यामुळे त्या मुलांकडे म्हणजे मुलांना तस हे द्यायला वेळ पण नसतो आणिली वेळ हा एक मोठा हे झालेलं आहे म्हणजे अ ह्याच अ कोणाकडे वेळच नसतो असं एक ते हे होऊन गेले आणि दिसतय आपल्याला डोळ्यानी पण ते काय हे चुकतंय हे कळतं पण ते वळत नाही ना तसं झालंय ते च लेल चालेल हा बोलू भेट भू आपण बोलू एकदा परत
हो हो चालेल हो हो तई
थँक्यू धन्यवाद
धन्यवाद
हम्म